हॅलो.
हा बोला.
हा बोला ना कसे आहात.
बस मी ठीक आहे तुम्ही. काय चालूय बाकी.
काही नाही. तेच म्हणलं कस आहे म्हणजे शेतीचं वातावरण. थोडं गरमीचं आहे तिकडे गावाकडलं कसं आहे विचारावं म्हणलं.
ह इकडे पण तसच आहे इकडे पण खूपच गरम होत. आता सगळे पावसाचीच वाट बघताय.
अच्छा अच्छा.
हं, तिकड पाऊस वगैरे चालू झाला.
नाही, नाही. मी थोडं कसं इकडं गावं त शिटीलाही नाही आहे पाऊस. मग गावाकडे कसा आहे, ते विचारावं म्हणलं, तू
हम्म, इकडे तर म्हणजे वातावरण होतंय, पण तसं वाटत नाही, काही येईल.
दुपारी तर खूपच गरम व्हायला लागतं.
अच्छा मग श ती वगैरे म्हणजे, पेरणी वगैरे सुरु आहे की नाही, आणखीन
हो, पेरणी तर सुरू आहे ना. आता काप कापूस लावलेला, लावलेला आहे. तो आता उगायला लागलाय.
अच्छा, अच्छा. म्हणजे बिना पाण्यावर येतो का तो?
नाही, नाही. पाण्यावर येतो ना, पण वरचा पाऊस नाही. पण राहिला, मग आपले विहिरीने सिंचन केलं जातं ना, सिंचाई.
अं, अच्छा, अच्छा. मग आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे, विहिरीला वगैरे आहे का पाणी?
ते तर जिल्हात तर पाणी भरपूर आहे. तेथे काय बघायचं काम नाही. पण जास्त, जर मग या वर् शी, जर पाणी व्यवस्थित पडला नाही, मग पुढच्या वर्षी त्या विहिरींना मग पाणी नाही राहणार. आटायला येतील त्या विहिरी.
हो का? म्हणजे आता सध्या पावसाची गरज आहे, म्हण की.
हो, पावसाची तर गरज आहे.
मग सगळ्याच विहिरींना राहतं का, फक्त तुमच्या विहिरीला आहे?
नाही, सगळ्यांच्या विहिरींना तर पाणी आहे ना.
अच्छा, अच्छा. म्हणजे जमिनीवर असेल ना, ते कुठले चांगल्या जमिनी असतील
हो, चांगल्या जमीनी. हो, आमच्या गावात जे हाय. पंचवीस ते पन्नास टक्क्यां, जे विहिरी आहेत, त्यांना चांगलं पाणी आहे. बाकीच्यां च्या आहेत त्या, म्हणजे उन्हाळ्यात.
पाणी जातं त्यांच, मग पाऊस आला तर येतं, त्या बरोबर भर
मग ते कसं करतात लोकं पेरणे वगैरे, ज्यांच्या विहिरीवाला बोरला पाणी नाहीे.
जे कापूस जो आहे, तो पावसाच्या पाण्यावर जो येतो, तो लावलेला असतो त्यांनी, मग ते अजून तिथं काय लावलेलं नाही त्यांनी. जर पाऊस येतो, मग त्याचा एक दोन आठ पंधरा दिवस पहिले लावतील ते.
अच्छा, अच्छा.
हा.
अंहं, कापूस म्हणजे पेरतात की, म्हणजे लावतात?
नाही, नाही. टोचतात ते. दोन दोन जीत टोक पण आववरच मिळतं ना ते.
हा, हा, हं अच्छा, म्हणजे बी चालतात? क ते छोटं रोप वगैेरे लाव
नाही, नाही. छो नाही. नाही, रोप रोप तर फक्त बघा, ते पपईचा रोप असत, मग मिरची मग आपले वांगे झालेत, टमाटे झालेत, त्यांचे रोप असतात. कापूस, कपासच तर रोप नाही राहत, त्यांची बीज असते.
हा, हा. मग ते येतं का व्यवस्थित, एक एक लावतात की दोन दोन, म्हणजे किती इंचावर फुटावर आस काय असत का त्यांच नियोजन?
त्याचे नियोजन बघा ना, ते अडीच अडीच फुटावर असतं, बाकी मग तीन फुटावर असतं, जसं अ ब हे असतना. जस सीझन आलेला असतो तस जर पाऊस व्यवस्थित पडला तर मग त्यांचा गॅप पण जास्त करावा लागतो. कारण की पावसाने मग ते वाढ पण होते त्यांना. जर कमी प्रमाणात पाऊस असेल तर मग अडीच ते तीन फुटावर लावतात.
अच्छा अच्छा. म्हणजे सगळीकड तुमच्या इकडे पेरणी ते कापसाचीच आहे का.
हम्म आमच्या इकडे तर काप कापूस लावता मिरची लावता बाकी दुसरं मग ज्वारी बाजरी ते लावत हो पपई पण आहे ना.
अच्छा मग त्याच बी येत नाही का रोप जाावं लागतं का.
हो पपईचे तर रोप नर्सरी मधून रोप येतात.
कितीला एक भेटत ते.
ते का आता. ते रोपच तर काय तसं सध्या अंदाज नाही कारण कि त्याचे भाव पण चढ उतर होत असतो ना ज्या वेळेस लागवड जास्त असते त्याववेेळेस भाव पण जास्त असतो
अच्छा अच्छा
हम्म
मग ते कापसाचं म्हणजे परवडतं का किती वर्ष चालतं ते कापसाचं झाड एकदा लावलं की
तेथ एका एकाच वर्षाचे उत्पन्न आहे ते असं नेहमी नाही असं
म्हणजे एक वेळेस लावलं की पूर्ण ते उकसून टाकावं लागतं का बाजूला
हो एकदा दोनदा कापूस नि निघाला की मग ते झाड काढून टाकावं लागतं ज म्ह त्या दुसरं मग गहू पेरला जातो या मग दुसरं काही पेरलं जात त
हा ह ह
तुमच्याकडे काय चालू आहे मग पेरणी वगैरे झालीत
नाही नाही आमच्या इकड आणखीन पाऊसच नाहीये
हम् तुमच्या इकडे कोणती कोणती पिकं घेतली जातात
हॅलो हॅलो हा तुमच्याकडे तुमच्याकडे कोणती कोणती पिकं घेतली ज आपात
अ आमच्या इकड म्हणजे आता हे घेतात ऊस
ह
ऊस लावला जात परत सोयाबीन
ह मग गुष्ट तर ते लगभग नर्सरी मधूनच तयार करून येतं कि मग
नाही नाही नाही ते जे शेतातले असत ना अगोदरचा ऊस जे घालवतात ते बियाठी थोडं म्हणजे कोणी कोणी ठेवलेलं राहतं त्यांच्याकडूनच घ्यायचं आपण ते आणि त्याचे ते म्हणजे पीस कट करून ते लावतात शेतामध्ये आणून
हा ते पण मग आपल्याला माहिती असतं ना की भा व्हरायटी कोणती काय नाही
हा त्याच्यामध्ये काहीत दोन प्रकारच्या आहेत म्हणजे कुठल्या त एका उसाला फुलं नाहीत येत आणि एका उऊसाला फुलं येतात त्याचे नाव काय मला तेवढ माहिती नाही आहे
हां
पण ते आहे दोन ह्याच्यामध्ये आहेत
मग तो ऊस कोणता ऊस कोणता चांगला असतो जो फुल येणारा कि बिना फुल येणारा
जे ज्याला फुल येत नाही ते चांगलं मानतात तिकडे तरी मग आता ते जस्तच्यावर लावण्या असेल म्हणजे तेवढं काही माहिती नाही
हो बरोबर आहे
दुसरं काहीतरी पांढरा असे दोन प्रकार आहेत
हो लाल आणि प लालूस म लगभग जास्त गोड प्रमाणात असतो
हो हो हो पण तो मोठा नाही होत त्याचे म्हणजे थोड जाडी ते जास्त नाही वाढतते
हम्म सपेदवस जास्त हाईटमध्येध्ये पण खूप
हाईट म पण होत आणि हो लांबीला पण होतो आणि परत ते झाड पण होतो खूप त्याला पाणी वगैरे खत वगैरे व्यवस्थितलं की ते व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित वजनामध्ये ते जाते
हम्म लालू म्हणजे हा घरगुती जस कोणाला खायच असेल त्यासाठी कामा
हा ना म्हणजे जो घरच्या घरी जे बिया वगैर म्हणजे घरच्या घरी बियाण वगैरे ठेवलेलं असेल तर ते लावून टाकतात घरच्या घरी इकडच तिकड ते पण म्हणजे एक वर्ष लावलं तरी तीन वर्ष आपण त्याच हे घेऊ शकतो उत्पादन
उत्पादन मस्त आहे तीन वर्षापर्यंत निघतो तीनदा निघ
हा हा तीनदा निघतो दुसरे सोयाबीन वगैरे म्हणजे ते पण कस आता औषध फवारणीमुळे ते म्हणजे दोनदा पिरू शकतो असं म्हणजे आताच एक दोन वर्षामध्ये तसे एक बी बियाणे आलेले आहेत
हम्म हम्म
अ पेरू शकतो परत आणि म्हणजे हे काढून पण दुसऱ्या टायमाला
असं आहे का पण आ आता बघा जे सोयाबीनचं क्षेत्र खाली झालं त्यात त्यात दुसरं घ्याव लागत असेल ना पिक सोयाबीनच घेतली तो पण चालतो
अ सोयाबीन झालं की म्हणजे मग दुसरा हरभरा गहू ज्वारी हे असं दुसरे नेक्स्ट टाइमला टाकतात रब्बीच्या पेरणीला
हो का
हा सोयाबीन म्हणजे आता कसं अ उडीद
हा उडीद झालेत मूग झाले मठ झालेत हो ते पण खूप व्यस् मस् जास्त प्रमाणात निघून जात ते पण मग ते
हो निघून जात पण ते पण कस दिसते आता कोणाची शेत चांगली असते त्यात कुणाची म्हणजे अशी तशी असतात मग जे ज्या शेताला सूट होतात ते तसे प्रमाणे शेतकरी फिरून टाकतात आता म्हणजे ज्याला त्याला माहितीच राहतं की आपल्या शेतामध्ये बाबा आपल्या शेताला काय काय व्यवस्थित निघणार हाय ज्याच्या शेतामध्ये भरपूर भरपूर पाणी ते ऊस लावून टाकत आणि जे म्हणजे पावसाचे आधारे आहे ते सोयाबीन परत उडीद लावून टाकत मग तुरीला ही पाणी भरपूर लागत लागत ना हा मग ते
आपल्या शेताची टेस्टिंग पण केली जाते त्यात पण आपल्याला माहित पडून जातं का बाबा आपल्या शेतात कोणतं पीक चांगलं येऊ शकतो शकत आणि कोणतं पीक ला लावल्याने जास्त प्रमाणात उत्पन्न निघू शकतें ते पण आपल्याला करता येतं
हो ना हो ना म्हणजे ज्या त्या शेतकऱ्याला तर माहितीच राहत की आपण आपल्या शेतामध्ये आपण व्यवस्थित काय काढू शकतो उत्पादन कशामध्ये निघू शकत ते त्या त्या हेच्या प्रमाणे पिरून टाकतात
तेच ना
हा पण ऊसाचं कसं एकदा लावलं की म्हणजे एक दोन खुरपणी फवारणी केलं की हे निघून जात पाणी वगैरे देत राहिलं तर आणि हे दुसरं कसं मग म्हणजे काढून घ्यावं लागतं परत रानं स्वच्छ करावी लागत - तात पुढं जास्त म्हणजे ह्याच काम आहे. ऊसाचं तस नाही एकदा पेरलं तर तीन वर्ष म्हणजे आपण फक्त त्याना फवारणी आणि कुरपन करून आपण पाणी देऊन वगैरे आपण काढून देऊ शकतो.
हो बरोबर आहे त्याला फक्त हे बघा जेव्हा ऊसाची कापणी येते तेव्हा आपल्याला नेम जावं लागत मग बाकी तर काही नाही वाढत.
हा एकच टायमला ते पण म्हणजे ते ऊसाचे ऊस काढणारे माणसं ते बाजूलाच राहतात. ते त्यांना म्हणजे देऊन टाकले की तेथे येऊन घेऊन जातात..
हो तेे तर आहेच.
आणि हे दुसर आहे ते म्हणजे आपण स्वत माणस ऊस बरोबर करायला लागतात तशा मशिनरी वैगेर निघल्या आहेत उसाच्या ही निघतात. मशनरी डायरेक्ट म्हणजे आपल्या शेतावरच कट करून ते येऊन गाडीमध्ये टाक
हो ना आता माणसं पण लागत नाही एवढे
आणि मशनरी वगैरे निघाल्यामुळे सगळं असं कसं सोयस्कर झालेल आहे.
हम कायच एवढं नुकसान पण पहिले बघा माणसांनी हे करायचे तर बैलगाड्यांनी शेताच्या बाहेर काढायचे त्याव बैलांची पण खूपच हिना व्हायची आता तसं झालेलं नाही आता ट्रॅक्टर या ट्रक मध्ये भ भरला काही डायरेक्ट तो कारखान्यामध्ये जातोस ऊस सगळा
हो ना हो ना मग आता ते म्हणजे टॅक्टर वगैरे आल्यामुळे बैलगाडी वगैरे म्हणजे लोक थोडं कमीच वापरत आहेत आता म्हणजे बैल वगैर कोणी ठेवत नाहीेतत.
हो ते पण आहे.
चला छान वाटल तुम्हाला बोलून.
हो चालेल की हो चालेल.